हॅलो
हा स्नेहल अरे ते मी घरात होते जरा मग मला ना जरा भूक लागलेली तर आहे ना मला मोमोजची रेसिपी पाहिजेती मला मोमोजची रेसिपी सांगतेस काय?
हा सांगते ना. काय कर फक्त एक मैद्याचा डो घे मैद्याचा डो प्रिपेअर कर.
ओके
आणि त्याच्यानंतर त्याची साईड ला फिलिंग कशी तयार करशील माहितीय का?
कसं करायचं?
अ कॅबेज कॅरट जर बीन्स असतील तर बीन्स घे. आणि त्यानंत तर ना मग त्याच्यामध्ये क टाकशील कांदा मिर्ची, सोयाबीनच सॉस चिली फ्लेक् असतील तर चिली फ्लेक्स सॉरी गॅनो
ओके
आणि त्यानंतर न काय करशील ते झालं. मग त्याच्यानंतर तू ते एका तव्यामध्ये सोते करून घे सोया सॉस सोबत.
सोया सॉस आणि त्याच्यामध्ये कॅचअप सॉस तेन चालते ना? केचअप सॉस आणि दुसरी चिली सॉस.
टाकाच तेच टाक पण सोया सॉस टाक. आणि ते सोया सॉस न टाकून सोते कर. रुन घे. आणि स्वा ते करून झाल्यानंतर न ते इन्ग्र्रीडियंनट्स साईड ला ठेव आणि ना
मई हा माहित हाय.
त्याला की नई छोटे छोटे असं कट करायचे बॉल्स.
हा
आणि ते बॉल्स कट केलीस की त्याला लाटायचं एकदम पतलं लेयर मध्ये. आता काय काय लोकांकडे स्टीमर नसते. बरोबर
स्टीमर नसते बट ते एक माझ्याकडं कुकर हाय बघ स्पेशल मोमोजच स्पेशल कुकर ये ते माहित आहे का तुला?
नई ग
करते माहितीय तुला? इडलीचा कुकर त्याच्यामध्ये पण करू शक ते ना आपण
करू शकते, करू शकते. फक्त चालेल फक्त त्यात काय करायचं माहिती का खाली ऑइल लावायचं ते ज्याच्यात पण करणार अस कि ना त्याच्या खाली ऑइल लावायचं म्हणजे ते मैदा चिटकणार नाही.
हा ते तर माहित आहे.
मग स्टफिंग भरून घ्यायची त्याच्यात. आणि किनाई एकदम तुला कस कसा शेप द्यायचा असेल तसा दे लांबडा दे नाहीतर गोल दे.
ओके नाहीतर मी मी हा ते मी मोदक सारख कसं करते ते तर चालणार ना असं मतलब पूर्ण सर्कल करून त्याचा आज फिलिंग टाकून आणि ते
हाा चालेल चालेल चालेल पण त्यात तू फ्राय पण करू शकतीस, स्टीम पण करू शकतीस.
अच्छा तुला क्रिस्पी मोमोज हा क्रिस्पी मोमोज येतेत?
ते तर किती सोपं हाय माहितीय काय? काय करायं आपण जे स्टीम केलेले मोमो असतात ना त्याला काय करायचं आप आपले ब्रेड क्रम्स असतात ना ब्रेड क्रम्स मार्केट मध्ये भेटतात बघ कोणत्या पण क्वालिटीचे घे.
ओके.
त्याला एक आता तुम्ही एग खाता का?
एग नाही खात ग आम्ही. फुल वेजिटेरियन आहे. हा.
मग ना वेज करण्यासाठी काय करायचं माहितेय का, मैदा आणि कॉर्न स्टार्शी असते ना त्यांचं एकदम पत्तरला बॅटर करून घ्यायचं एकदम पाण्यासारखं. आणि मग त्याच्यात ते डीप करायचं
हा.
आणि मग ते ब्रेड क्रम्समध्ये डीप करायच आणि फ्राय करायच. झालं
मग ते कुठली चटणी पाहिजे त्याच्यासाठी कुठली चटणी आपण खाऊ शकतो त्याच्याबरोबर
कुठली तुला केचप खायच तर केचप खा नाही तर ना तू चटणी पण प्रिपेअर करू शकतेस घरातच ती पण सांगू काय क्लिक आहे एकदम
हां सांग ना
हे बघ काय करायचं तीन टोमॅटो घ्यायचे त्याला आपलं नॉर्मल कुकरला किंवा पातीलात पण बॉईल केलीस तर चालतय त्यात बॉइल करायच द आणि अ त्याच्यानंतर एक लसूण अख्खा लसूण असतो ना त्याला पण बॉइल करायचं आणि तीन मिरची लाल मिर्ची
अच्छा आणि त्याच्यामध्ये गार्लिक जिंजर ते पण ना
हा गार्लिक हा गार्लिक जिंजर ते टाकू शकतो त्याच्यानंतर न मग ते काय करायचं एक? मिक्सर घ्यायच ते गार् करायचं त्याच टमॅटोच ते साल काढायचं आणि ते गार झाल्यावर मिक्सरमध्ये टा ह्याच आणि ग्रँड करायचं झाली चटणी पण घरातच
अच्छा
स्नॅक करून खाऊ शकतेस तू घरातल्या घरात
ठीक ये.
कि अजून काय अजून कशाची रेसिपी हवी होती तुला?
मला बघ एक ग्रीन चटणी तू सांगितलीस ना आता आता समज मी ग्रीन चटणी कसे करते एक मिरची जिंजर गार्लिक आणि त्याच्यामध्ये मी जरा पाणी आणि जरा पावडर टाकते त्याला मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून ते चालते काय?
कसली
लाल मिरचीचे पावडर ग जरा लाल मिरची आपण सुकावायला ठेवतोय माहित वरती मग त्याला ग्राईंड करून हा ते टाकून ग ते ग्रीन चटणीच चालतय ना मोमोज मधी
हा मोमोज मध्ये ग्रीन चटणी मेऑनीज ते पण चालते. चीजी मोमो पण चालतय आपल्याकडे जर चिज असलं ना तर आपण ते भरायच्या आधी ना ते स्टफिंग मध्ये चीज असं किसून घालायचं
अच्छा
मग ते चीज मोमो पण हो तेच आणि जर तुझ्या थोडं कॉर्न वगैरे असतील ना तर आणि टेस्टी होत
हा ते तर हा कॉर्न नात टाकलेस तर बरबर
पण होते परत तुला पिण्यासाठी एक रेसिपी सांगू काय? हे बघ आता काय कर कॉफी असेल का घरात पडलेलं कॉफीचे सॅशे छोटे छोटे
हाय हाय कॉफी आहे.
आहे ना? काय कर माहितीय काय दूध गारे एकदम चिल्ड दूध घे आणि त्याच्यामध्ये ना एक कॉफीच सॅशे टाक तुझ्याकडे ते स्मूदर आहेच ना गं
स्मुदर हाय की तुला दाखवलेलं
हा ते रोटेट करतात ते वालं स्मूदर आहे ना तुझ्याकडं
हा हाय
हा तर ते स्मुदर घ्यायचं - ते स्मुदरनं ना स्मूद करायचं एकदम ते बॅटर त्याच असं झाग तयार व्हायल
हूं ते कॉफीचच ना त्याच्यामध्ये जरा असं पाणी टाकून ते सांगाल्यास ना
हा तेच सांगालय
हा हा
णि मग त्याच्यानंतर ते स्प्रॉथ करून घेतलीस ना किंवा त्याच्यात जर आईस्क्रीम अस किंवा बाहेरने एक व्हॅनिलाचा स्कूप आणू शकतेस च की दहा रुपयचा तर ते स्कूप आणाय तर त्याच्यात तो स्कूप टाकायचा आणि एकदम गार दूध टाकायाचं एक नंबर घरातच कोल्ड कॉफी बनते बाहेर जाऊन खर्च करायची गरजच नाही.
बरोबर ठीक आहे मग मी ते पण ट्राय करून बघते.
हा तू ते पण ट्राय कर.
ते, ते कोल्ड कॉफी म्हणालेस का काय म्हणतेस त्याला?
चिल्ड मिल्क चिल्ड हा!
ओके!
आणि जर तुला अजूनच असं एकदम रिफ्रेशिंग पाहिजेल असेल तर काय कर, माहिेती काय ते सगळं तुझ्या घरात काचेच ग्लास असतीलच ना तर काय करायचं? त ते काचेच ग्लास घ्यायच आणि ते ह्याच्यात टाकायचं. अ फ्रिजर मध्ये ठेवायचं.
हा हा!
आणि ते फ्रिजरमध्येच ठेवलीस कि त्याला एक अर्धा तास गार होऊ द्यायच त्या ग्लासला.
काचाचा ग्लास मतलब फुट नार्त त नही ना ते फ्रीजरमध्ये
नाही, नाही. फुटणार फिझर म्हणजे काय डीपफ्रिझरला नाही खालच्या
खालचा ठीक आहे बरोबर.
आणि एकदम चिल्ड गार झालं की नाही त्यात ते फ्रॉस्टेड सगळं टाकायचं आपल्याला अस वाटतय की किती थंड? अस वाटते की बरं
हा ते तर हाय ओ! के मी ते ट्राय पण, ते पण करून ट्राय बघणा.
हा ते पण ट्राय कर.
ओके!
अजून, काय, अजून कशाच काय? पाहिजे आहे का तुला रिलेटेड अजून काय माहिती हवी होती कशाबद्दल?
नाही मला ते एक मोमोजची पाहिजेल होती चटणीची पण झाली आणि प्लस बाकी तर अजून दोन
अजून दोन ताय?
ठीक हे बघ आता हा! मी ते म्हणत होते चटणीच तीन तर झालं, आणि ड्रिंक मध्ये पण झालं, सर्व्हसाठी आपुण डेकोरेशन कसं करू शकते ते ट ताट मधी.
जी तू कुठल्या कॉम्पिटिशन वगैरे मध्ये पार्टिसिप पीठ करायल्यास घरातल्या घरात अस तर रेसिपी तुला पाहिजे काय नेमकं
कॉम्पिटिशन पण हाय आणि प्लस हा ते कॉम्पिटिशनसाठीठीच पाहिजेला आहे नाही गेस्ट नाही कॉम्पिटिशनसाठीठीच पाहिजे होत मला ते रेसिपी बट ते डिश कसं डेकोरेशन करू मी
आता काय कर माहित आहे काय तू ह्याच्यासाठी ना फ फ्राईड पॅन फ्राईड मोमोज घे ग्लास शीट पेपर येत माहती डडीमार्ट मध्ये भेटतो. हा ग्लास शीट पेपर घ्यायचा त्याला थोड पाण्यात डीप करून अ तव्यावर ठेवायचा आणि ना आपले मोमोज त्याच्यावर स्टिक करायचे ते एक फ्लावर डिझाईन मध्ये तयार होते कारण कि ते खाली बेस असतो ना त्याला तो राईस वॉटर फ्लावरचा
ते पेपरच खायचं असते
हा ते खायचच असते वेपर
हा हा ओके ओके कळाल
हा तर ते घे त्याच्या खाली ठेव मग त्याला तेलात एक स्टीम काढ एक स्टीम प्रॉपर स्टीम काढ आणि ती स्टीम झाली की मग, अ आपले सॉसेस जे एक व्हाईट कलर ची प्लेट घे जर तुझ्याकडे व्हाईट कलरची प्लेट असली ना व्हाईट कलरची प्लेट घे त्याच्यावर सगळं सर्व कर ते कॉफीच पण ठेव तुझ्याकडे तो जार आहे ना त्या जार मध्ये ती कॉफी काढ कॉफी तशी साईडला ठेवू एकदम भारी दिसेल प्रेझेंटेशन असं त फुला वगैरेचं डेकोरेशन नाही करू ते ओल्ड फॅशन झालं न्यू ट्रेंड मध्ये जे चालू आहे ना तेच कर
ठीक आहे मी ते तसंच करते आणि ते ताटाचा पण फोटो तुला करणार
हा ठीक आहे मग चल ठेऊ का
हो ठेव.